हा बोला. झालं चहा वगैरे? हो हो, येतोय येतोय.
हा हा.
हम्म, सकाळपासून काही नाही बघा, आवरत होते बाळाचं.
हां.
त हम्म, तुमचा कॉल आला.
हा हा, काय फिराय वगैरे, कुठ आवडते तुम्हाला असं जायला वगैरे?
अस शक्यत मी एखाद्या रिसोर्ट वरच जाते. रिसॉर्ट वर गेल्यासर कसं र निवांत, सगळं आयत बीयत खायला मिळतय. नुसता नाही. असं भारी वाटतं जरा रिसॉर्टवरती गेल्यावरती, निवांत जरा काहीतरी वेगळं. तेच तेच घर, घरच्यांपेक्षा काहीतरी नवीन बघायला मिळते तिकड.
हो म्हणजे असं घरी असलं की, सगळ आपल्यालाच करा, आपणच खावा.
आपणच खावा हेच चालू होतय, हम्म. जाणार आहे आम्ही आता असं एक काढणार आहे एखाद ट्रिप बघूया आता. काय होतंय सुट्टीवर मिळत नाही ना सुट्टीवर सगळं आहं.
हो सुट्टी पाहिजे.
सुट्टी पाहिजे सुट्टी असली की म्हणजे कसं जायला येतंय फिरायला येतंय. काहीतरी प्लॅन करता येत. हम् हा. हा ना.
हा त्याच्यामुळं अवगड होतंय.
तुम्ही गेलति का नाही कुठं फिरायला?
आम्ही आता शक्यतो नाही जास्त आमचं ते मेस असल्यामुळे शक्य‍ तो जास्त नाही बाहेर जाणं जाणं होत कधीतरी होतय असं म्हणजे,
हा आता ते चालू आहेत का हो गॅसमुळे मेस वगैरे? गॅसचा जरा प्रॉब्लेम झालाय ना. अच्छा म्हणजे अवघड च आहे ना जरा ते बिझनेसच आहे की आप मेस हाफते त्याच्यावर तरी चालतंय.
हो तेच ना मग सगळीकडे गॅसचा हेच प्रॉब्लेमच चालू आहे नव्हं.
हम्म
ते युद्धामुळे दू सगळ्यांच्यावर परिणाम झालायं सगळीकडं.
युद्ध चालू आहं दुसऱ्या देशाात आणि परिणाम हिकडं.
हो.
हम्मम तेच चालू आहं आता सगळीकडं.
सगळेच आता कामावर ते सगळेच हच्यावर परिणाम होणार त्याचा.
हम्म मग काय तरी आणं गॅस नाही मिळलं मेस बंद पर तर लेकराची अबदा.
हो ते गॅस शिवाय आपण पुढं करू शकत नाही आता पोटाला खायला तर लागणार.
लागणार आहं हम.
ते मग पुढं काही होत नाही आता लॉकडाऊन वगैरे पडायचं आहे म्हणतात.
नाही नाही कुठंल पडतंय.
आमच्या इकडे चालू आहे सगळे म्हणतात लॉकडाऊन गॅस बंद होणार आहे. पेट्रोल बंद होणार आहे.
नाही नाही असं काही नाही ते अफवा व्हिडिओ लई येत येतात तवा.
हा जास्त करून आता अफवाच चालू हाईत.
अफवाच चालू आहे, आता जास्त करून. नाही एवढं काय नाही होणार आहं.
हा.
स्टॉक आहे म्हणून सांगितले की आता मंत्र्यांनी एवढ्या मोठ्या.
हा हा म्हणजे ते कसं झालंय अचानक युद्ध, चालू झाल्यामुळं ते सगळीकडे म्हणजे परिणाम झालायं असं पेट्रोल वगैरे भेटणा झालंय.
आता आमच्या कॉलेजची पोहर आहेत ना तर बिचाराअक्षरशा त्यांना ना एक टाइमच भात मिळतो. ते पण संध्याकाळचा आणं भात कसं कुकर लावला कि चार शिटया ते मग शिजतंय गॅस पण लई वढत नाही माण मेसवाल्यांचा आणि दुपार, तर त्यांना जेवणच देत नाही.
मग सगळं अवघडच ना ते शिकण्यासाठी गेले तिथं जेवण नाही काय नाही.
बघा ना ते सगळं त्यांच बिचारांचा प्रॉब्लेम.
हा तेच आमच्या इथं पण ती मुलं येत होती ती पण सारखींदा कॉल करतात. कधी चालू करणार, कधी चालू करनार पण ते हॉटेल वगैरे गॅस बंद केलेत ना.
मोठे, मोठे हाय आणि त्याला लवकर ग संपवतो ना गॅस?
हो म्हणजे ते आठ दिवसाला टाकि लागते ते.
हम्म.
त्याच्यामुळे सगळ प्रॉब्लेम आणि ब्लॅकने वगैरे घेतलं होते चार पाच हजारला एवढं म परवडत नाही ते.
या अवगड झाले पोच कशे भरायचे माणसांचे.
सगंळ च काय अवघड नाही आता थोडे दिवस बघ नाही तर मग जेवणाच झालं तर मग सगळीच त्याच्यापेक्षा गाव बरं म्हणायची.
गावभर हो ना गावीत जायला लागन ऑप्शनच राहत नाही दुसरां आपल्या
हा म्हणजे चुलीवरचं जेवण वगैरे बनवून खायल.
मस्त आहे तरी, ह ह.
आता तसही उन्हाळा चाललाय आहेय सगळ्यांना सुट्टया वगैरे लागतात.
हम्म, सुट्टया लागतात अशा पण माझी पण एक मैत्रीण ती पण मे तिची, तिची पण आता एक पंधरा, वीस दिवस झालं बंदच आहे त्यांची पण.
होऊ.
की म्हणले आता गावाकडे जायचीच अन वेळ आली आमच्याकडे कारण सगळं मेस मेस वर त्यांच घर चालते रेंट वगैरे द्यायच घराचा
हो मग तेच ना आणि ती मेस पण रेंट असल्यामुळं
हम्म, प्रॉब्लेम सगळा, नंतर लय अवघड झालंया. म्हणलं टाक
लई अवघडं म्हणजे ते सगळे म्हणतात आता कोरोनाच्या वेळी, वेळी व्हायला नव्हतं ते आत्ता परिस्थिती आली होती.
परिस्थिती आली. पण त्यावेळेस खायला प्यायला तर होत लोकांना ऍटलिस्ट पैसे पण होते तेव्हा.
हो पण आता ते मेन गॅसेस नाहीये.
मेन गॅसच नाहीये आता. हम्म त्याच्यामुळे तर सगळ प्रॉप शिजवते त्याचा तेच नाही तर मग कस मिळणार?
होय आणि ते शेगडी वगैरे इलेक्ट्रिक भेटतात पण आता ते त्यांच
ते जरी हा भाव पण वाढलेले आणि त्याच लाईट बिल पण लय येते हो. परवडत नाही, नाही परवडत आणि बाकी जास्त गोष्टी पण येत नाही त्या त्या शेगडीवर बनवायला.
नाही, नाही म्हणजे अस मोजकच बनवता येत. तिला असं आपण गॅस वर सगळं बनवतो तस बनवता येणार नाही वाटते. नाही का?
ते माझी फ्रेंड आहे ना तर ती म्हणली का जास्त कुकर पण नाही आम्हाला त्याच्या ला कारण ते अ ज्या शेगडी आहेत ना लाईटवर त्याच्या तशीच भांडी पाहिजे त्या सिगडीला.
हा हा म्हणजे आमच्या त्या इलेक्ट्रिक वस्तू अशा नाही आहेत.
हा.
मग ते त्याच्यामुळे एवढं काय माहित
हम्म, मग ते सिगडी घेतली की मग प्लस त्याच्या सोबतची भांडी पण घ्यावी लागते आपल्याला. आपण दुसर जरी भांड ठेवलं ना तर मग करंट लागते हा मग ते काय परवडत नाही ह मग आपल्याला आणि तस ते लाईन, लाईनवाली सिकडी घ्यायची म्हणुन रेड कलरची असते पाय गावाकडे जास्त करून असते? त्याची तर लई मोठी रिस्क आहे. ती लई डेंजर करंट मारते.
मग तेच ना ते म्हणजे लई हे म्हणजे मुलांना वगैरे ते लईच प्रॉब्लेम नाही त्याच.
चूलच चांगली बेस्ट.
हो म्हणजे गावाकडे जातामुळे शहरात काही आपण चुलपी तेन पीटवू ठेवू शकत नाही.
नाही कुठं पेटू शकत काहीच नाही आपल्याकडे तसा. हम्म. माझी एक फ्रेंड खालीच राहते. श्रावण सोडलं तर त्यां तिच्यात बाहेर आहे तिला चूल वगैरे मांडाला येते ग्राउंड फ्लोअरला त्यांची गॅलरी हाय.
हा म्हणजे ते खाली करू शक
खाली करू शकते. तिची आहे पण ऑलरेडी चूल मांडलेली. ती म्हटली असं कंनस वगैरे गावी आणलं ना तर आम्ही त्याची चूल पेटून भाजून खातो म्हण. किंवा नॉन व्हेज वगैरे असत तर. म्हटलं भारी आहे. बघून आली थी तिथं घर मस्त वाटलं मला असं गावाकडेचे असल्यासारखं.
हा. म्हणजे तेच ना आपण ण कधीतरी चुलीवरच खायचं ते आता दरोजच चुलीवरच खायचं.
ती बारी करते नॉज वगैरे मिली भाकरी वगैरे मी कधीतरी ते बनवते म्हणली. ती हाऊस वाईफ आहे ना. तेवढा वेळ पण असतो तुच्याकडे सगळां. हम्म. कधी कधी म्हणले आम्हाला मोड आलं की आम्ही बनवतो म्हणली.
हो.
तुम्हाला कुठं जायचं असेल ना रिसॉर्टला. तर मी एक रिसॉर्ट होतं. अ दहा हजारामध्ये एक सपोज त दोन-तीन फॅमिली असल्या सोबत जाणार आहे तर तिस का पस हजार रुपये घेतात. अ सकाळी म्हणजे? हा. हा झाल. मग तुम्ही अकरा वाजता तिथं जायचं.
हा.
म्हणजे एंट्री तुम्हाला दहा वाजता तिथासून दहा अकरा पण तुम्ही कधी पण जाऊ शकता. आणि दुसरं रात्र कमप्लीट राहायचं दुसरा दिवस कमप्लीट मग तुम्हाला जेवण वगैरे करून मग ते रिसोर्ट सोडायला लावत्यात. पण त्याच्यामध्ये मेनू भरपूर आहेत. हा दिवसासाठी म्हणजे दोन दिवस जातातच तसे. हा. हम्म. जाण्याचं येण्याच. दोन दिवस आपले जातात. तर मग परवडते ना. त्याच्यामध्ये काही उठलं की नाश्ता देणार तुम्हाला. नाश्त्यामध्ये पण मेनू आहेत त्यांचे. तुम्हाला जे पाहिजे ते खाईल चहा कॉफी, बिस्किट, दूध. आणि परत लगे बारा वाजता तर लगेच व्हेजवाल्याला व्हेज जेवण नॉनव्हेजवाल्याला नॉन व्हेज जेवण.
हां.
आणि मग लगेच चार-पाच अस चहा परत स्नॅक्स वगैरे बाकीच काय असेल तर चायनीज वगैरे. आणि मग संध्याकाळी अजून जेवण. हा. हा. चांगलं. पण बाहेर जर आपण घेतो चार हजार बुकिंग ला घेतातच रूमला. आणि जेवण लागते. परवडत नाही तेवढ मग हे परवडतं ना रिसोर्टचं. हम्म हा, प्लस, स्विमिंग पूल आहे आतमध्ये तुम्ही डान्स करत असेल तर, तुम्हाला डान्स पार्टिवाच ते पण आहे,, म्हणजे लहान मुलांना खेळाला गार्डन आहे भारी हॉल आहे मोठ्या मोठा मी तुम्हाला फोटो पाठवते ना बाहेरे आम्ही लास्ट टाइम गेलो होतो तिकडे तर छान होतं ते मला तर खूप आवडलं मग मी तर रिसॉर्टला शक्यतो जाते कसं सगळ तिथलं खायला पियला पण बाजारात मिळतं ना आपण बाहेर ना फिरून आलं तरी पण चालते कोठं जाऊन अजून एक एंजॉय हा, कायतरी हा भारी भारी रूम असतात त्या
हा
त्यामुळे भारी
हा, बघू आम्ही जाऊन बघू ट्राय करू
हो काय करू शकत मी एकदा मी तुम्हाला पाठवते ना सगळं-
मी असं रिसॉर्ट वगैरेला गेलो नाही बीच वगैरे असं तिकडेच गेलेलं, हा
बीचवर म्हणलं तर तिकडे एक तर गोवा, नाहीतर कोकण ककंबिकांच्या साईटलाच आहे ठीक आहे एवढंचच लक्ष, बाहेर देशात तर काही जाऊ शकत नाही आता
हो
तिकड तिकडे एवढं युद्ध चाललंय का तर कुठे जायची इच्छा नाही राहिली आता
आम्हालाच युद्धाला युद्ध ते
मग कायतरी पालघरला गेल्याच नाही का कस झालं
हवं
त्यामध्येच माझी मैत्रिण आली होती घरी आणि लगेच दुसऱ्या दिवशी चालू झालत त्यांच्याकडे
हा मग सगळं अवघडच आहे की
पण कुठे जायचं-
हो
हम्म हम् बाकी तुमचं झालं स्वयंपाक वगैरे
स्वयंपाक वगैरे आता चालू हुणार
अच्छा
हा हा
आम्ही पण जाईन आता मंदिरातच आहे जेवण वगैरे भरपूर काय, काय श्रीराम नवमी हम्म, आमचे तर जवळच आहे मंदिर जायचं का हम्म
मंदिर ऐक वगैरे भरपूर असतील म्हणजे अस
हो आहेत आमच्या इकडे भरपूर हो चालते ठेव मग, हो, हो, चालेल हो हो बाय
हा बाय बाय